ह
हा नमस्कारताई
नमस्कार नमस्कार बोला आज कशी काय आठवण काढली एकदम छान खूप डोळेरुखताय मोबाईल मुळे-
म्हणजे तुम्हाला काय वाटत मोबाईल किती गरजेचा आहे आपल्यासाठी-
खरं सांगू का गरजेचंही आहे आणि त्याचे दुष्परिणाम हे भोगाव लागतय हो हे बघा पूर्वी पूर्वी जे पत्र यायचं जे पोस्मन यायचा ती मजा काही वेगळीच होती खूप दिवसाने अ प्र आलं ते पत्र वाचताना देखील आज म्हणजे त्यावेला पत्र वाचताना देखील डोळ्यात पाणी यायचे आणि आज रडणाऱ्या माणसांचं बोलणं ऐकून सुद्धा म्हणजे समोरचा व्यक्ती रडून सांगतो इकडचा व्यक्ती कदाचित काही अशी वृत् असते लोकांची म्हणजे आता ह्या फोन मुळे काय झालं आपुलकी प्रेम ह्या दोन्ही गोष्टी बऱ्यापैकी बऱ्या म्हणण्यापेक्षा बऱ्याच कमी झालाय त्यावेेळेला जे आपुलकी प्रेम होत त्या पत्रात त्या शब्दात जो गोडवा होता ना
तो आता नाही राहिला हो
बरोबर तेच बघा ना हो नाही तुम्ही बोललं ते मला म्हणजे आवडलं ते पण बघा ना आपल्याला पडल्याच्या काळात मोबाईल वगैरे काही नव्हते तेव्हा आपण पोस्टमनद्वारे पत्र टाकत होत समोरच्या व्यक्तीला सूचना देण्यासाठी त ते जाण्यासाठी आपला भरपूर वेळ म्हणजे त्यांच्यापर्यंत ते पत्र त्यांना मिळेपर्यंत तर खूप काही गोष्टी हातातून निघून जात असते तसा मोबाईलचा ही एक फायदा असा आहे की आपणपटकन इमर्जन्सी मध्येकोणालाही काही सांगू शकतो किंवा मग आपण खूप काही आपल्याला अर्जंट आहे तर आपण ते ऑनलाइन पण मागवू शकतो
हो हो हो ते तर आहेच हो दो आहे बघा मोबाईल म्हटला कि त्याचे फायदेही येतात आणि त्याचे दुष्परिणामही होतात अशे दोन्हीही पण एवढा फायदाच आहे संपर्क साधन सोपं झालं कुठल्याही म्हणजे कुठ ते असलेल्या व्यक्तीशी आपण लगेच बोलता येते आपल्याला दुसरी गोष्ट अशी शिक्षणासाठी पण त्याचा उपयोग दुरुपयोग होत आहे त्यासाठी तो उपयुक्त आहे जसे की ऑनलाईन वर्ग म्हणा
ह
किंवा काही माहिती शोधायच्या असली तर काही सेकंदात किंवा काही मिनिटात आपण ती माहिती श शत म्हणे अभ सा अज फायदा असा की आपत्कालीन परिस्थितीत देखील आपन आपल्याला मोबाईलचा अत्यंत छान आणि चांगला उपयोग होतो बरं का गरज पडल्यावर आपण त्वरित मदत मागु शकतो काही क्षणांमध्ये आपण पोलिसांची किंवा आ एनीवे दवाखान्यात हॉस्पिटल कुठल्याही व्यक्तींशी आपण त्या आपत्कालीन परिस्थितीत अ मदत मागू शकतो दुसरी गोष्ट मोबाईल म्हणजे त्यात आपण जुनी गाणी म्हणा किंवा आता न्यू म्हणा गाणी चित्रपट खेळ आणि सोशल सोशल मीडिया हा सुंदर प्रकार आहे आपण त्यावर वापरू शकतो त्याबद्दल बद्दल काही सांगायची वेगळी गरज नाही दुसरा एक असा फायदा की ऑनलाईन व्यवहार जसे की बँकिंग पैसे पाठवणे बिलं भरणे हे सहज आप आपण घर घरात बसून करू शकतो बरोबर आणि आणि एक अजून असा एक फायदा की या सगळ्या सुविधा आपल्याला एका क्लिक वर किंवा एका बटना मिळत असल्यामुळे आपली वेळेची बचत चतुर्थी बरोबर अस एक वाटत आणि आता हे झाले फायदे तसेच मोबाईलचे जर दुष्परिणाम म्हणायला गेलं तर डोळ्यांवर त्याचा परिणाम होतो
कारण बघा ना आता आज आ सगळ्याच वयातल्या व्यक्ती लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध पर्यंत मोबाईल
प्रत्येकाला चष्मा लागलाय तुमचा आज कट होतोयेताई.
ल बघता आध या नव्हतं दो् बसल्या सुंदर विचारांचे देवाणघेवाण व्हायची. अ विचारांमध्ये बदल व्हायचा. आणि सपोज एखादी व्यक्ती टेन्शन मध्ये असेल, कुठल्या तर आप बोल आपल्याने त्या माणसाची मनस्थिती सुद्धा बदलायची.
हा एक मोबाईल आला. ल्यामुळे अस म्हना संवाद कमी झाला बरोबर.
तेच ना आता कसं मोबाईल वर मुलं गेम खेळत मैदानी खेळताना माहितीच. नाही ना.
आणि बऱ्यापैकी याचा परिणाम झोप येऊ सुद्धा झाला बघा ना रात्री तुम्ही बारा वाज सेट रस्ता खातरी लोक बघणारऱ्या असतात. बरोबर हेे की नाही. म्हणजे शारीरिक तास त्रासही होतो त्याच्यानी मान पाात हात वगैरे दु.
्यकाला व्यसन लागलं ते मोबाईल पाहिजेच जेवण नसल तरी चालेल.
हो म्हणजे त्याच्याने काय झालं माहितीय का मोबाईलमुळे सामाजिक जे संबंध आहे ना ते ब बऱ्यापैकी कमी होत चालला म्हणजे प्रत्य संवाद कमी होऊ लागला. लोक एकमेकांपासून दूर जाऊ लागले. हम् म्हणजे त्याच्यातून असा निष्कर्ष निऐतो. मोबाईल हे अत्यंत उपयुक्त साधन जरी आहे, पण त्याचा योग्य आणि मर्यादित जर वा अ व्य पण मोबाईलचा सुयोग्य वापर केला तर त्या फायदे मिळतील आणि अति वापर केला, तर त्याच्या दुष्परिणामांना आपल्याला सामोरं जावं लाग ह
हो ना तेच आता बघा ना नर्सरी पासून भरपूर म्हणजे पूर्ण. घेर् आप ऑर् बलवरच चालत तर त्याचा फायदा पण आहे. तेवढच नुकसान पण आहे आणि वर्किंग वुमन्स बघा आता. काहींच्या घरी नाही चालत बाहेर जाऊन. का त्या घर बसल्या ऑनलाईन काम करू शकतात, किंवा म काही ऑनलाईन ते विकू शकता पदार्थ म्हणा कपडे म्हणाणजे.
हो हो हो अगदी. सुंदर खूप हा हा हा सुद्धा खरंच खूप सुंदर फायदा आहे म्हणजे मला असं म्हणायच की नवीन. कौशल्य आपण याच्यातून शिकतो. मोबाईल मधून बरोबर बऱ्याच म्हणजे भाषा शिक तो. जसं की अ स्वयंपाक कला हस्तकला ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकू शकतो बघा ना. अ पूर्वी एखांदि रसिपेत. नसेल सपोज आपण पश्चिम सॉरी उत्तर महाराष्ट्रात म मध्ये. असतो असू किंवा असलो तर आपल्याला. पश्चिम मारा महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिण मार याच्यामध्ये कोकणामध्ये कुठल्या. रेसिपी आहे किंवा कुठल्या प्रकारच्या आहे किंवा च आस्वाद ह आपण एका क्लिक वरं. मोबाल म शोधू शकतो म्हणजे स्वयपाकाच्या दृष्टीने. किंवा कुठलाही पदार्थ मिळवण्याच्या दृष्टीने फार सुंदर झालंय. असं सपोज आता नागपूरची एखादी रेसिपी आहे, ती नाशिकच्या लोकांना काय माहिती पण. सर् को ए क् वल्या म्हणजे इतकं सुंदर हे.
आणि काही क्लासेस करण्यासाठी बघा ना. आपला बाहेर पैसे द्याव लागतात आपण ते घर बसल्या फ्री पण शिकू शकतो ना.
हो हो मग हो बरोबर ते पण एकदम बरोबर आहे. अस आणि खरेदी विक्री फार सोपी झाली ना घर बसल. ऑनईन आपण खरेदी करू शकतो किंवा विकू शकतो. असं घरात बसल्या बसल्या आपण वस्तू मागवू शकतो ना हो असं. आणि जगभरामध्ये अ ज्या ज्या काही घडामोडी आहेत त्या आपण एका क्लिक व आपल्या बातम्यांच्या किंवा माहितीच्या स्वरूपात त्या मोबाईल व मिळतात. असं किंवा आरो षय सर्वात महत् आरोग्याविषयी जर काय माहिती असेल. ऍक्च्युली आता त्याच्यावर डीरेक्टली आपण काही गोष्टी नाही करू शकत पण काही छोट्या मोठ्या तक्रारी अस अस तर त्या सुद्धा आपल्याला फार सुंदर अ मोबाईल मधून मिळता एखादा्या डॉक्टरांचा सल्ला मिळतो. किंवा आरोग्य ऍप् आहे नवीन नवीन ते वापरता येत अस म्हणजे फायदा आहेच हो असं म्हणू शकत नाहीी कारण जग जर प्रगतीकडे गेलंय ना तर तर त्याचा फायदा आहेच आणि ठीक आहे.
भरपूर आपल्यासाठी खूप सुविधा उत्पन्न करून दिल्या आहेत बघा ना आता कसं पहिले पूर्वी बँकेत तर जाऊनच आपल्याला पैसे काढावे लागायचे तसं आता आपण घर बसलाही काढू शकतो. किंवा मग एक उदाहरण घ्या ना तुम्ही आता तुम्ही सबज तुम्हाला कुठ अर्जंटमध्ये गावाला जायचं तुम्हाला ती बस तिथ जाऊनच ऑनलाईन म्हणजे ऑफलाईन तिकीट घ्याव लागत तस तुम्हाला बसायला जागा मिळत नाही एक उदारनार्थ तस आपण पहीलच आपली सोय नु सर ऑनलाईन तिकीट बुक करू शकतो आपला ज वेळ पण कमी जातो आणि आपण सोयी सुविधा पण घेऊ शकतो ना.
हो मग नकाशे म्हणा किंवा काही मार्गदर्शन जीपीएस मुळे तर अगदी योग्य पद्धतीने आपण रस्ता वगैरे शोधण्याच किती सोपं जात खरंच तोही खूप खरंच खूप सुंदर आहे केला तर विच विचार खरच छान आहे अस अस फक्त. मोबाईल मु जे आधी अ काही गोष्टी आपल्या पाठ होत्या सपोज
आधी बघा ना आपले ठराव नंबर आई वडील किंवा भाऊ असे ठर ठरावीक नंबर तोंडी पाठव होते बरोबर आता मोबाईल मुळे गोष्टी मुळे जवा ते म्हणजे मला असं वाटत कि कुठेतरी ती एकाग्रता पण कमी झाली आहे.
बरोबर एकमेकांचे संवाद कमी झाले घरातल्या घरात चार व्यक् कि जर समोर बसल्या त एक मेकांशी कदीच बोलत नाही ते मोबाईल तेज बघता.
कौटुंबिक संवाद खरच खूप कमी झालाय याच्याची तर मी खरोखर खूप सहमत म्हणजे कुटुंबातील सदस्यांशी प्रत्यक्ष बोलण कमी झालंय ओ.
बरोबर.
हम्म असं आणि हे बघा. मोबाईल हा एक उत्कृष्ट सेवक सुद्धा आहे पण वाईट मालक पण म्हणता येला आहे आपण त्याचा वापर नियंत्रणित केला तर तो आपल्यासाठी वरदान आहे अन्यथा तो शाप पण ठरू शकतो वापरणं आपलं शेवटी बघा तो कोणी विकसित केलाय मानवाने मग आता ह मानवाणीच ठरवायचं की आपण हा कसा किती आणि कुठल्या गोष्टींसाठी अ वापरायचा हे देखील मानवाच्या हातात म्हणजे त्याचा आपण किती उपयोग करून घ्यायचा ह्याही आपल्या हातात आहे. आणि आपल्याला हेही कळतं की याचा दुष्परिणाम काय तर तोही आपणच टाळू शकतो म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याच हातातहैत असं मला वाटत सकी सारे
चालेल धन्यवाद तई छान आवडलं मला तुमची माहिती
ओके थँक यू ठेवते हं
हो